. का स मात करे हो. हॅलो.
हॅलो हॅलो.
होनड.
ठीक. त बोला तुझे कत इथ. नि बोलोल आहे कडत. हॅलो बोला काय राहिली..
सांगालीचु मला. हॅलो. चहापाणी झालंय का काय नाही बसलोय बघा. हो झालं ना.
तु आपण जातो का चांगलं आहे.
नाही सरबत तुल आता.
का.
तररबत सरबत पिलो हा. हॅलो.
माईन चायने का माईन चाय नाही का. ऐकू य उघंच नािकत नक माईन च द्या नाही का.
हॅलो दोन मिनटात चालू असली आज बकी. हॅलो. मा ते अस तंग.
मण क पण ह हॅलो हॅलो हॅलो. हॅलो.
जेवलीस? स्पीकरवर पडत नाही वाटतं. हॅलो हॅलो हॅलो. पार्ले जी बिस्कीट खाताय काय?
काय?
पा पार्ले जी बिस्कीट खाताय काय?
हम्म. असलं काय
का दूध बिस्किट खाताय?
की आवडत नाही मला कसलच काय च आवडत नाही? मला हेच आवडत नाही?
काय आवडत नाही? अहं अहं हसं बघूया येतय हसायला?
मी काय माणूस नाही?
नाय व्हय मला वाटलं हसायला येत नाही वाढत. कोण ये?
हम्म. चार हाईस.
शान हैसा मग काय खाणार? भजी खाणारा काय?
व्हय. पार्टी द्यायच हाईस मला.
हा. रेकॉर्डिंग हुतय. आ माग हाय माग.
सर स सर हॅलो. हॅलो.
माग का गेल्या बाहेर काय माहित कुणाला माहिती हाय?
हॅलो हॅलो. हॅलो. ए बोल की दाद्या?
ए दाद्या म्हणायचं नाही. घरातल्या घरात फोन लावल्या सारखं हुतंय.
अ घर घर बोलाल्या घरपती
नाही म्हणायचं आम्ही
आमी ये चल की बई तिथं जयद्या.
न्या
ग्रुप ला
हा. दाड दुखल्या माझी.
आ दात दुखू दे. आम्ही खाताव तू कशाला खयालईस?
माझी लईच दाड दुखत्या.
म माली दुखू दे. आणि लई दुखू दे
एकस
चांगली दुखाय पाहिजे.
क्या कर रहे हो खाना पिना हो गया क्या?
हो गया हो गया
ऐसा क्यू हसते हो. आपको हसना नही आता का?
नाही तुम्हाला येतय?
हा हा हा. हम ऐसा हसता है. हा हा हा हा
नीट बोल निट
आप कहा से बात कर रहे हो?
आपके घर से
हमारे घर मे तो कोही नाही यसी लडकी
ह खू क
आप आपक हसने क आवाज क्यू नाही आ रे तोंड बंद करक हसते हो क्या
जेड रते यार
नऊय
ह नीट बोल नीट बोल रेकॉर्ड होतय.
रेकॉर्ड होऊ दे
नीट बोल की, नीट बोल नीट बोल माझ्या सारखा बोल
चार्जेस माझेच कट होत आहेत.
माणसा सारखं बोल.
काय
माणसा सारखं बोलं.
मी काय जनावर सारखं बोलतोय.
काय माहिती जनावर आहेसा काय.
हा
नीट बोल की दादया रेकॉर्ड होतय कळतंय नव्ह.
नाही हो आत
आपण वहिनीला जायच. कविता वहिनीला
होय होय बाबा ठेव
का आता बोल की?
आई गं.
बोल की बोल आता नीट बोल
बोला काय म्हणताय? जेवण काय केलासा?
आळू वड्या
अळूवड्या
स्पेशल आहे. आमच्यात अळूवड्या प्रतीक्षा स्पेशल अळूवड्या. प्रतीक्षा स्पेशल आळूवड्या. हा
चाळनित ठेवलाइसा होय.
होय. प्रतीक्षाच जाऊदे आरतीला
हम्म
खाऊया ट्रिपल राईस खायला.
काय?
लग्नाची पार्टी
हे असं बोलू नको. रेकॉर्डिंग होतय.
होउदे हे हे चालतय.
हा हा
चल जाऊया.
नाही बाबा दाड दुखायल्या माझी गप्प
खाता
हम्म माझी दाड दुखतेय नव
म दुखू दे की आणि दुखू देय तू द्याय नाही. दुखू दे सूप सूप पिचल चल वेळा.
हे थांब कार्याचा मेसेज काय आलाय.
येऊ दे.
तवा काय आलाय दाद्या.
मुद्दाम सांगतोय.
मुद्दाम सांगतोय.
की मला काय कळत नाही होय. हॅलो
हॅलो
कोल की नी
बोलतोय नव.
गवा
आता
असा मधी सायलेंट होऊ नको.
मधी सायलेंट व्हाच असतय.
ह कोण सांगितलं?
मी न सांगितलं.
मीन सांगितलं शाना.
मी शानाच आहे.
दादा तुजा आवाज काय वेळेच येतोय.
वेगळाच येतोय आवाज.
ते म्हातार मानसं बोलत नाही काय तस
ना म्हातार मणसांगच पोलीस.
तुझा आवाज आलाय आई
बोलूच वाटलं बोल नाही तर ठेव.
अ ठेव.
ठेव ठेव.
चेव चेव
ठेवतीस काय आता? काय करालीस मगाधरण हाक मारतंय मारतंय, ऊन हाय. लाइट्या घालून तिकडं भांडी घासल्या.